हा बोला ना ताई हो हा येतो येतो बोला बोला! काय मग आवरलं सगळ?
आवरायचं चालू आता काय हा हा हा आवरलंय सगळं! आता काय चहा वगैरे हा हं!
चहा आता किती वाजता घेताय चहा!
चहा पाच वाजता! पाच पा हा तेच की आता काय! चार वाजलेत आता एक तासाना तर चहा हम! ह
आणखी काही!
आणखीन काय नाही बघा निवांत चालु आहे.
हा हा हा शेती वगैरे नाही आमची!
नाही ना!
नाही ना नाही नाही आमच्या मम्मीकडे पण नव्हती, आणि नाही मिस्टरांच्याकड
नाही नाही हा हा ह सगळं आपल! आमची पण काय नाही रे हेल विकत आणताय ना सगळं!
हो हो सगळं विकतच हो!
हम् हम ह ह! तेच आपलं वर्षाच आणून ठेवताय का महिन्याच आणताय असं!
नाही महिन्याचंच वर्षाचं काही नाही ते सगळं उगच डाळी वगैरे सगळं! खराब होता. त काय अस अस ते हा नाही मध्ये आणलेलं! तीन महिन्याचा आणून ठेवलेला एकदम पण नाही वहत. ते खराब होतं सगळं आणि ठेवायला पण ते अडचण पण सगळी घरामध्ये! त्यापेक्षा महिन्याला आणलेला बरा पडतोय जाऊन आणलेला, अ ते फ्रेश पण माल राहतोय आणि उगीच आणून ठेवणं ते नको वाटत. ते जास्त आणि काय एखादी गोष्ट संपली की परत मग ती एक आणायसाठी नको वाटते असं होतंय मग
आणि जास्त असली फॅमिली तरी मोठी असेल तरी आणता ओ येते ते!
हा मोठी असली तरी चालत्या हा
हा हा हा!
आणि संपत पण नाहीत ना असं होतं आता वठाणे वगैरे आणलेले त्याला सगळे कीड किड वगैरे झाले! त्याला संपनातं ते
छोटे छोटे भोंगे होतात की त्यात, हा आणि त्याला स्वच्छ साफ करून ठेवा लाग ते सारखं
हो सारखं सारखं बघाय लागतं त्या ला हो हो हा
आणि म काय मग वेगळं काय असं काय हे आठवड्यामध्ये केला का नाही.
ह वेगळं काही नाही आता या आठवड्यामध्ये, आमच्या इकडं सेल वगैरे लागलेला, जर असं सेल वगैरे ब बघायला जायचं म्हणाला लागलोय अजून काय जायला होईना ना झालय लहान मुलांच्या मध्ये हो
हा हा आता जरा पावसाळयात सेल वगैरे जास्त जास्त असत ना.
हो हो सेल असतात हा सेल म्हणज तो अशोक मिलच असेल तुम्हाला माहित असेल कि,
हा हा.
असेल आहे हा.
तिकडं आहे का?
हो आहे आहे ती ब्रँच आहे किती त्यांची
अ कुठे तुम्ही हेलाय ना? अ कोल्हापूरमध्येध्ये आहे होय. हम
आहे की कोल्हापूरमध्ये दोन आहेत शुकमिलच्या ब्रांच कोल्हापूरमध्ये.
दोन फुट आहेतय ब्रांच एक आपलं हा गांधीनगरमध्ये.
नवीन ओपन झाल्या ती आणि एक आहे ती इकड आपल्या वा हा तिथं त्या साईडला बरोबर बिंदू चौक मध्ये
राहायला कोण येणार तुम्ही?
तिथेच आहे कोल्हापूरमध्येच आहे.
हां हां हां आ आम्ही पण तिकडेच राहतो.
हा हा हा हा
हम्म ह तथ म्हंटलं आणखीन चाललंय काय नाही निवांत हाय.
हा हा हा हा
ह आता काय नागपंचमी वगैरे येते.
हो आता सण सुरू होणार. दपाटेच दपाटे. झधपाटे वाटाण्याची भाजी वगैरे धपाट्यांबरोबर दही वगैरे
हा हा ह हा हा
हा
आणि हे आपले करंजी करताय काय?
करंजी वगैरे नाही करत नाही करत करंजी वगैरे, तुम्ही करताय? तुम्ही करताय, नाही नाही नाही करत नाही आम्ही.
नाहीं कां उकडीचे कानोले करत नाही कां?
नाहीं नाहीं नाहीं फक्तं धपाटे वगैरेंच करतों फक्तं
हा आम्हीं ते करतोयं असं घालून मोदक- कशे बनवतां ना तसंच हां हां
हा हा
चांगले लागतात ते पण छान.
हा हा हा आम्ही नाही करत. ते आणि आपल्या पो बैल पोळ्याला वगैरे पण चकली वगैरे बनवतय?
अ बैल पोळ्याला होय चकली बनवते मी बाकी काय करत नाही पण चक चकली आवडते म्हणून बनवतेच.
हां हां हां हां हां
बाकी करंजी वगैरें कायं करतं नाहीं.
हां हां हां हां आमच्या ईकडे कांहीं नाहीं आम्हीं पोळ्या वगैरें करतों तेवढ्याच चकली वगैरे पणं कांहीं नाहीं बनवंत आमच्यांत कसं आहे नां सासूबाई ते पणं जातांत कामावरती ही लहान मुलं दोन तरं मगं मला कांहीं करायलांच मिळतं नाहीं असं आहे.
होय नांय.
नाहीं मगं आत हो हो आणि आता आमचं कसं आताझाले माहित आहे कां सासरे दोन महिने झाले एस्कप्रायर झाले दोनंच दोन नचं महिने झालं मगं त्यामुळें आता पैहीला संण असतों तो कोणतरी आणून देतात नां. मगं आमचा हा नंदु बाईंनी दिलेला आणूंन आता हां आता हां हीचा बैईल पोळ्यांचा संण आणून दिलेला नंदु बाईंनी
बैलपोळ्यांचा हं हां हं हं
मगं हां मगं आता बघूया आता आता करायचं आता पुढचं आपणं आता आता कायं नागपंचमीच इथं हो आणि कायं मं श्रावण वगैरें पाळतांय तुम्हीं
श्रावण हो श्रावण पाळते की हां हॅलो
हां श्रावण मध्यें उपवास वगैरें हो बोलाकी
हो श्रावण मंध्यें असतांत की सोमवार असतों मंगळवार आमच्या यांनां असतों बाईचां असतों शुक्रवार श्रावणांतले असतांत असतांत सोमवार शुक्रवार मंगळवार असतंच उपवास श्रावण मध्यें पणं
एवढी करतांत
मंगळवार सासुवाईंचा असतों हां आणि सोमवार शुक्रवार माझ्यां असतांत
हां हां हां हां
हां हां हच
सोमवार करतो मगं सासूबाईंच्या त्या आमचे रेग्युलर मंगळवार सोमवार असतांत करतांत त्यां हां आणि श्रावणांत कायं आम्हीं सोमवार मगं मिस्टर आमचे कांहीं करतं नाहीत कोणते उपवास
हां हां हां
फक्तं आता बघूया आता मागच्यां वेळेस सोमवार करा करा म्हणता नां केलेनं त्यां पणं आता ह्यावेेळेसं कायं करतांत बघूयां
हां आमच्यांत पणं नाहीं के करतं उपवास वगैरे कायं करतं नाहीतं तेचं न गांवामंध्ये कायं आपले सण चालतं असतांत हो ते नैवेद वगैरें देतां कायं तुम्हीं श्रावण मंध्यें
हा श्रावण मंध्यें हो हो देतो देतो
नेताय कायं हां हां हं हं
देतो देतोय आणि हे आपलं अ आता श्रावण झाले की तोपर्यंत गौरी गणपती वगैरे चालूचं आता सगळं सणंच चालू आता एक तोंपर्यंत दसरा तोपर्यंत दिवाळी हो श्रावण संपला की हो चालू झालेचं होय
हां ते कां चालूचं असतं मगं आणि कां नाहीं नेऊ चालू आता
हा हा हा
आणि काय आला काही
हो हो हो त्याला ते हो त्याला सांगा लागले ना मोठ्याला सांगितलं त्याला घेऊन जा म्हणून बाळ म्हणून जरा अस त्याला जा त्याला सांगितलेय मी कॉल करणार आहे वेळा तुला खायला देतो काहीतरी त्याला जरा पा दहा मिनिट सांभळ म्हटलं त्याला हो तसं सांगायला लागतं त्याला मग मग त्याशिवाय नाही तू हे करत खायला काहीतरी बाबा तुला पाच रुपये देतो वगैरे मग बोलल की मग बघतो त्याला नाहीतर मग बगत नाही तो
म्हणजे पाच रुपयाचा हा सांगायला लागते त्यांना ह ह ह ह तेच
हा हा फक् शांत खेळ फक्त एवढं सांगा लागतं त्याला
ह ह
आता लहान म्हण एवढा आमचा एवढा लहान आहेेतो आता दीड वर्ष अस आहे तरी तो पण लय आगाव पणा करतोय त्याला तर मोठ्यानं टी व्ही लावल्याने पाहिजे. आवडीची गाणी वगैरे लावायची.
सगळं बघायचं हा हा ह.
व स ला ला नाही. चालू दंगा करतोय जास्त.
हो हो बघतोय काय काय आटून वगैरे काय.
कार्टून वगैरे बघतो कार्टून बघतो. तो गाणी ती गणपतीची लहान मुलांची गाणी असतात ती वगैरे लावतो.
हां हां.
ते गेमिंगचे व्हिडिओ थोडे असतात ते ते बघतो.
हा हा म्हण जे आवड आहे त टी वची.
आहे हा तो ला एकदम ती मी इकड आली डिलिव्हरीजन. मला वाटते तीन चार महिने चौथ्या महिन्यात झालेले तेव्हापून तून त्याला ते. कॅरीकॉट वर बसवून खुर् आपला टीव्ही लावून देतोय तो बघत बसतोय ना त्याला. सवय झाल्या त चार महिन्याच्या असल्यापासून कारण दुसर घरी पण कोण घ्यायला नाही त्याला. मग काही काम पण होत नाहीत ना त्याला बघत बघत मग मग त्याला कशात तरी गु तवावं लागत त्याला ऋतू रुजवावं लागत असं होते. म्हणजे टी व्ही लावून त्याला र जून देणं त्याला मग आपलं काम करणं असं करते मग मी.
हो चांगलं एका ठिकाणी बसच झालं.
हा आता लहान होता तेव्हा एका ठेिकाणी बसत होता. आता तसा नाही करत आता तरी पण आहे थोडं टी व्ही तर मन असलं त्याच ब बतो एला नाही मग परत. मग नाही मग मग त्याला घेऊनच बसावं लागतं मला.
हां हां हां हां हां.
अगावपणा करतोय आता मोबाईलच दे म्हणतोय.
मोबाईल मोबाईल बघतो. काय? मोबाईल पाहिजे. जा असत म ह तरी बोलता. येत नाही मध्ये मध्ये तरी.
होय नाही आता त्याला ते सांगितलं ना लहान व मोठ्याला. त्याला घे म्हंटलं तो गेला आत पळवत पळवत घेऊन त्याला.
हा हा हा.
हम् आवाज आला म्हणून मग म्हटला घेऊन गेला त्याला मग घेऊन जा म्हटलं. बाबा थोडा वेळ मग तुला खायला देते म्हंटलं. मग घेऊन गेला. बघा लागलाय. मग.
बघा ह. तेच की.
हा. एकत्र खेळतात. खेळतात.
म्हणजे काय त्रास देत नाही.
हो नाही. काही त्रास देत मग हम् तुम्ही दुप्पछट सगळ. सगळं नाही त्याला मिक्सरला असतं. बारीक करून घालते. अजून असं वरून म्हणजे. खातो तो. खरं भात वगैरे असं खायला. बघत नाही मिक्सरला बारीक करून घालायला लागतो.
बरं बर चालेल.
हा. चालेल मी करते.